हॅलो, हॅलो, हॅलो येतोय का आवाज? हा.
आवाज येतोय?
आवाज येतोय का माझा?
खूप स्लो य ते आवाज,
आणि तुझं पण असं एकदम लांबून येतोय. हा, काय चाललंय?
असं काय होतं. नेट इश्यू आहे की
नेट इशू तर हा हो आताच मस्त जेवण झालं आता मुलगा आलाय शाळेतून ते वही बघणं चालू आहे.
मग धोंड्याचा महिना झाला की नाही. धोंडे खाऊन झाले की नाही?
काय म्हणत
दोंडे खाऊन झाले का नाही.
हा,
हॅलो, हॅलो, ों हा धोंडे खाऊन झाले का धोंडे खाऊन झाले
नाही नाही मी नाही गेली सूर्य झाले काय खाऊन खूप कळत नाही मला काय बोलते हॅलो
जोडीने नाही खाल्ली
हॅलो
एकच मिनट
तुमचे झाले काय म्हटलं ोंडे खाऊन हॅलो हॅलो हॅलो